येतोय ना त्याला?
हां थोडा आवाज येतोया
कमी येतोय? थांबा एक मीनीट दरवाजा लावते कारण मी रेंज मध्येच आहे फुल्ल.
हो-हो नाही मोबाईलचा फुलं आहे का?
कशाचा?
मोबाईलचा आवाज फुल आहे?
हो हो फुल आहे फुल आहे येतोय मला तुमचा क्लिअर आणि छान येतोय आवाज बोला तुम्ही.
बर बर. कशा तुम्ही?
मी मस्त एकदम. जेवली आताच बसले. गरमी भरपूर आहे ना? आ. हॅलो...
काम आवरून झालीत सगळी?
हो हो काम आवरून झाली सगळी जेवली आता तात ठेवलं तुमचा फोन आला. बसलेव आमच्याकडे उन्हाळा भरपूरच आहे. गरमी समज आहे सगळीकडेच आहे समजा उन्हाळा. त्याच्यामुळं बारा ला उन्हाचं बसले.
हो आमच्याकडे पण मिक्स आहे वातावरण उन्हाळा पण चाललाय पावसाळा. आपण चाललाय दोघं वातावरण चालत
आपण जास्त असला की तोही नको वाटतो पावसाळा जास्त असला की तोही नको वाटतो
हो आता तर वर्षभरच म्हणजे ऋतू काही कळतच नाहीये. कधीही उन्हाळा आहे कधी पावसाळा आहे
असं असत आपला एखादा आवडीचा ऋतू असतो ना. तुमचा आवडीचा कोणताय ऋतू?
मला हिवाळा खूप आवडतो.
मारे वा म मी सेम. ह पण मला असं एवढं. खूप नाही त्याच्यापेक्षा मला असा पावसा कारण पावसामध्ये जरा कसं वातावरण असं फ्रेश असतं ना. म्हणजे जरा बरं वाटतं. हा उल्हासदायक आहेता हिवाळ्यामध्ये जरा अस अं ठणठण असा म्हणजे अगदी नऊ दहा वाजूस्तर घरातून बाहेर नाही पडाशी वाटत ना? हम्म जा
मला म्हणजे पावसाळा पण आवडतो पण आपण कोणत्या जागेवर राहतो त्या. त्यानुसार तो पावसाळा.
तेे पण हो हो बरोबर आहे. तुम्हाला मग हिवाळा जास्त आवडतो का?
हो मला हिवाळा मग खूप आवडतो की मी ज्या ठिकाणी राहते तिथे मग हिवाळा छान आहे बाकी ऋतू बिलकुल चांगले नाहीत.
मग तुम्ही फिरायला वगैरे जाता काय प्लॅनिंग करता का हिवाळ्यामध्ये? काही विशेष आठवणी हिवाळतल्या?
काय म्हणता.
हिवाळ येतील एखादी विशेष आठवण वगैरे असेल तर सांगा एवढा आवडता ऋतू आहे तर?
हो हो आम्ही हिवाळ्यात गेलो होत. तो श्रीनगर जम्मू काश्मीर तिकडे फिरायला.
होय काय अरे वा चांगल्यायच अगदी बर्फाच प्रदेशात जाऊनय हिवाळ्यात आणि त जम्मू काश्मीर ला गेल्यात.
म्हणजे आम्ही तिकडेच राहायला पण होतो. म्हणून मग थोडसा तिकडे कसे ते ट्युलिपचे जे फुलं असतात ना.
हा हा हा
ते हिवाळ्यातच येतात म्हणजे त्यांचा ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून जसा त्यांचा सुरू होतो सुरू होतो ते ट्युलिपचे फुलं यायचं तर ते एप्रिल पर्यंत असतात ते गार्डन तिकडे ओपन
म्हणजे ती फक्त काहीतरी चार महिनेच ती फुलं फुलतात ना.
हो चारच महिनेच चार पाच महिने असत जेवढी थंडी असते ना जेवढी जास्त तेवढ्या ह्याच्यात ते फक्त अ अ असतात ते फुलं मग नंतर नाही आपल्याकडे पण आणण्याचा प्रयत्न के पण नाही येत आपल्याकडे
नाही मग ती बर्फातच उगवतात का ती का मातीत म्हणजे असं बर्फातून वर वगैरे येतात का ती झाडं अशी
नाही तिथे पण मातीच असते पण तिथलं आता जम्मू काश्मीर श्रीनगर म्हटलं तर तिथलं अ हे पूर्ण मायनस मध्ये जात ना टेंपरेचर त्या मानाने आपल्याकडे थंडीमध्ये तापमान किती जास्तीत जास्त पंधरा वीस पर्यंत तेवढी थंडी ठीक असते तिकडे म्हणजे डायरेक्ट शून्य एक
हम् आणि तरी त्या वातावरणामध्ये ते फुलं येतात हम्
जास्त थंडी लागते तर मग त्या वातावरणात ती फुलं खूप छान येतात
हो
आणि खूप सुंदर आहे तिकडे म्हणजे फिरायला जाणं तर आजूबाजूला बर्फ आणि त्या बर्फातून बर्फ तयार झालेला असतो तिथे म्हणजे अगदी गाड्या फिरत असतात की त्या गाड्या रस्ता तयार आपल्याला म्हणजे पर्यटकांना त इकडे पोहोचण्यासाठी
होय काय आणि तेच म्हणते बघा ना निसर्गाची किम या कशी आहे बघा ना प्रत्येक ऋतू च एक स्वतः च अस एक वैशिष्ट्य असत कनी म्हणजे आपल आपल वैशिष्ट्य कडक किती जरी उन्हाळा असला तरी झाडांना छान पालवी फुटते डोंगरावरती लाल लाल फुलं बघायला मिळते पिवळी फुलं माहितीये तुम्हाला अशी वेली सारखी झाडावरून लोमकळतात पिवळी फुलं त्याच मला ते किती छान दिसते छान दिसतात ह्या दिवसात आता बाकीच्या झाडांची पानं गळलेली असतात पण ते झाड हिरवं आणि पिवळ असं दिस झाडाची पानं हिरवी आणि त फुलं पिवळी म्हणजे प्रत्येक ऋतू एक असं ठराविक अस वैशिष्ट्य आहे हे की नाही आणि आपण म्हणजे अं असं जास्त ऊन असत का आपण नको बाबा कधी एकदा पाऊस पडतोय जास्त पाऊस असता कि म्हणतो नको बाबा कधी एकदा पाऊस जातोय असं असत ना आमच्याकडे पावसाळ्यामध्ये काय होत माहितीये काय मच्छी भरपूर खायला मिळते हा पावसाळा म्हणजे ज्या वेळेला भरपूर पाऊस पडतो आणि कस म्हणजे तो डोंगरावरून जेव्हा वाहायला लागतात झरे म्हणजे पहिला पाऊस जाऊन जेव्हा डोंगरावरून झरे वाहतात म्हणजे तो पाऊस पहिला कसा जमिनीत मुरतो ना आणि तो मुरून मण ते डोंगरावरून जेव्हा झरे व्हायला सुरुात होते आणि ते पाणी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते आणि ती भरती येते त्या वेळे त्या भरतीवर ती वेगळीच मच्छेते म्हणजे भरतींच्या लाटांच्या बाहेर ती फेकली जाते त्या कोळंबी वगैरे अशी आणि त्याच्याकडे अशा छोट्या छोट्या खाड्या आहेत म्हणजे समुद्रातून ज्या खाड्या अशा समुद्राला जाऊन ज्या मिळतात तिथे मग त्या म्हणजे त्या समुद्रातून त्या ह्याच्या मुखाशी आतमध्ये वर येते ना मच्छी इकडे रिटर्न येतात तर ती मच्छी त्या दिवसामध्ये भरपूर मिळते आम्हाला ती म्हणजे एक मच्छी पकडाला जायची मजा पण वेगळीच असते हो
बापरे म्हणजे तुम्हाला तर एकदम ताजी मच्छी मिळतात खायला मिळत असेल की
आम्ही आता आता तरी नाही माझे वडील आले पण जेव्हा आम्हीणजे लहान होत तेव्हा माझ्या वडिलांच्या मोठमोठ्या घेऊन जायचो बर खूप मोठ्या बदल्या आणि ती भरती उद्यानाचे म्हणजे ते बगतात ओ त्यांना ते य आम्हाला एवढं कळत पण नाही कॅलेंडर बघणार हा उधाणाची भरती कधी आहे.. आणि त्याच दरम्यान जर समजा भरपूर पाऊस पडत उधाणाची भरती... प्रेशरने म्हणजे समुद्राचं पाणी त्या लाटा बाहेर फेकल्या जातात ना उधाणाच्या भरती ज्या... त्या खाडीत... मोठे मोठे मासे आणि एवढे बापरे खायचे तेवढे लोकां वाट... खायचे खूप मजा असते ते अस मग पहिले पकडाची मग पहिले आपल्याला नाते.. नातेवाईकांना पहिली पार्सल ना मुंबईला न्या अलिबागला न्या आमचीकडे न्या असं असतो सगळं... जेवढे जेवढे नाते मग आप एक आठ पंधरा दिवस तो सीझन चालतो त्यावेेळेला... तर तो पहिला पहिला हा हा... पहिला पावसाचं ते खूप आमच्याकडे नंतर दुसरे रानभाज्या... पहिल्या पावसात... त्या एक रानभाज्या आमच्याकडे भरपूर भरपूर प्रमाण येतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या भाज्या त्या भाज्या सुरुवातीला खायला मिळतात... ते झालं का मग ते शेतातली म्हणजे काही लोक बघा समजा आता तुम्ही शेतामध्ये वाला... पेरणी करताय...
हो....
तर ते पाऊस पडला का ते वाल गावतो ना शेतामध्ये तो मग त्याची भाजी... कोणी लोक मूख पेरतात त्याचे भाजे कोणी चने पेरतात... म्हणजे पहिला पाऊस पडला का ते छोट छोटसा स्वरूप एक बोटा एवढं उगवतं... ते मग विकायला येतं तर ती एक मजा असते आणि त्याच्यानंतर... ह त्याच्या आणि पावसाळ्यामध्ये कस जरा नदीना म्हणजे पूर आलेला असतो किंवा... डोंगर हिरवे गार लातात त्याच्या आम जरा डोंगर भाग त्या आहे पावसाळा हा मला जास्त पावसाळ्याच आवडतो आणि वातावरण पण छान असतं आल्हादायक....
हो इतकं सुंदर वातावरण असलं की तुम्हाला तिकडे फिरायला जायला पण छान वाटत.. निसर्गाच अगदी म्हणजे निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाणं छान वाटत असेल...
डोंगर आहेत ना त्यावेळेला कसे ते असे डोंगर... आमच्याकडे बरीचसे डोंगर अस आहेत का तिथे ना शंकराचे मंदिर आणि प्रत्येक मंदिर असे... प्रसिद्ध आहे ते त्या त्या ह्याच्यासाठी तर मग... त्या श्रावणामध्ये श्रावणातल्या सोमवारी आता काही ह्या सोमवारी ह्या मंदिरात दुसऱ्या सोमवारी त्या मंदिरात... असं चालूच असतं तो श्रावण पूर्ण आमचा सोमवार असे... म्हणजे ते शंकराच ना हो हो हो... पूर्ण पूर्ण हो कारण ते आमच्याकडे... म्हणे हे लागलेच अस त्या काय म्हणतात अस म्हजे वारच लागलेतात आमच्याकडे... म्हंजे आमच्या जन्माचया आधीच कधीेच असेल माहिती नाही..... बघा गाव गावामध्ये प्लेगच्या साथी यायच्या आणि गावाच्या गाव ओसाड पडायची लोकमृत्य तर त्या गावामध्ये असं प्लेगची साथ आली होती असं म्हणतात तर मग खूप लोक मरायला लागले.. मग ते गावातल्या सगळ्या मंडळी जाऊन ते एक तिथं शंकराचं मंदिर आहे डोंगरात तिथे काहीतरी नवसं बोलले... काही सात जाऊ दे म्हणून मग तुम्हाला आम्ही सव्वा लाख बेल व्हाऊ असं ते करून बोलले गावकरी आणि मग त साप ह ते साप.... गे म्हणजे आजाराची साथ पुन्हा आलीच नाही गावामध्ये तेव्हापून अस आहे... गावापासून जे आमच्या गावामध्ये प्रथा पडले दरवर्षी श्रावणामध्ये सव्वा लाख बेल त्या मंदिरात नेतात त्या अगोदर ठरवतात पहिलं.... अ म्हणजे अ समजा तर श्रावण महिन्यात निघाला ना.... तर ते गावातच सुतक तुयर वगैरे जे.... काय असेल ते बघतात आणि मग त्या वळे पूर्ण गावकरी सगळे प्रत्येक घरातून.... एक माणूस अशा अख्खा गावच्या गाव तिकडे त्या मंदिरात जातात आणि सव्वा लाख बेल... त्या मंदिरात होतात पण ज्या वेळेला आमच्या गावाचा बेल तिथे जातो व्हायला लोक बेल म्हन..... त्या वेळेला ते पु लजारी असतात इतर लोकांना सांगतात ह्या दिवशी येऊ नका कारण ह्या गावाची... लोक म्हणजे आमच एकच गाव पूर्ण गावा जातो आखाच्या आखा...
मग ते म्हणतात ह्या दिवशी होऊ नका मग इतर लोकांना त्या दिवशी बंदी घालतात का तर गर्दी जास्त होऊ नये म्हणून मग हे लोक बेलवाऊून आले का ती लोक
म्हणजे तुमच्या गावातून एका घरातून सव्वा लाख बेल जातो
एका घरातून आहे पूर्ण गावकीचा ना मग तेवढं मग प्रत्येक घरातून एक माणूस असं घ्यायचं प्रत्येक घात आणि मग खूप मोठ्या मोठ्या पिशव्या भरून नेतात आणि मग तिथे जाऊन मोजतात कोणी घरातून जाताना मोजत नाही तो बेल आशाच्या अशा पिशव्या भरून नाही आणि तिथे मग ठराव मुंई हो सव्वा लाख बेल त्या शंकराला वाहतात दरवर्षी श्रावणामध्ये अशी ते आमच्याकडेच आहे ती एक ना अशी आता तर काय मुलाना एवढी मजा वाटते ना इतकी लोक एका घरातून आता एक सांगित पण क क चारोक जात हऊस असते नायची आता पूर् क तर लोकांना काम वगैरे शेतात भात तर जायला वेळ मिळायचा नाही म्हणून मग ते गावात कोणी नाही तुम्हाला दंड पल म्हणून कत कण आ
तही अ मी करते तुम्हाला तुम्ही करा मला आता
हा हा तुम्ही कट करा तुम्ही लावलाय ना फोन कट करा